हॅलो.
हॅलो.
येतोय आवाज आता?
हो येतोय हम्म तुमच्या शेतामध्ये तर खूप असतील? औषधी झाडं.
हॅलो.
हॅलो.
आता येतो आहे मॅडम?
हो येतोय आवाज, म्हटलं तुमच्या शेतामध्ये औषधी झाडं खूप असतील?
हॅलो.
हां. आवाज येत नाही का हो येतोय ना.
हो अच्छा काय चाललं?
काई नाही आता काम झाली.
अच्छा. आमची बी झालीत कामे आता आहोत छ
हो काय चालूय शेतात.
शेतात डाळिंबाच्या बागाची निंदनी चालूय.
हो का.
हम्म.
अच्छा तुमच्या शेतात त खूप वन औषधी झाडं असतील?
भरपूर आहेत.
हो डाळिंब पण औषधी आहे ना?
हो खोकल्यासाठी. डाळिंबाच्या पानांचा काढा हो डाळिंबाच्या पानांचा काढा केला
हा.
तो खोकल्यासाठी उत्तम असतो.
हम्म.
आणि प्लस अ लहान बाळाला जर का डाळींबाचे दाणे खायला घातलेत ना
हा.
आपल्याकडे म्हणतात की डाळींब खायला घातल्यानंतर खोकला येतो बट डाळींबात खोकला पासून संरक्षण होत.
हो का अच्छा ह् अजून कशा कशाची झाडं आहेत?
म्हणजे आड औषधी म्हटल्यात तर मग काय तुळस आहे सबजा आहे पुदिना आहे.
हो का. ह शेतामध्ये लावली आहेत का?
हो शेवगा हाये.
हो का शेवग्याला तर खूपच महत्त्व आहे.
हो तेच पण याचे हो मग तो आमच्याकडे बाग हे.
अच्छा हो का.
हम्म ठीक आहे त आहे.
शेवग्याचा पाला पण विकल्या जातो ना.
शेवग्याचा पाला विकतात पण मग आम्ही नाही विकत तो.
अस.
हम्म आम्ही शेंगानसाठी वापरतो ना.
अच्छा अच्छा.
आता नाय.
तूर डाळ पोटदुखीसाठी चांगलं आहे.
शेवगा हो का.
आणि शेवग्याच जे सूप. केला ना तर ते कॅल्शियम साठीच चांगल.
कॅल्शियम साठी चांगलय.
हो
डायबिटीज वर पण घेतात ते.
हो डायबिटीज नाही मला अजून ते नाही माहित मला पण मग
त्याचा पाला लागतो डायबिटीस साठी हम्...
मी यांच ह ऐकल हा मोरिंगा पावडर.
हा मोरिंगा पावडर मिळते ना ती डायबिटीज वर उपयुक्त असते.
हो का हे बघा आज मला पहिल्यांदा माहित पडलं ते.
हो का.
आपल्याकडे पेशंट असला की आपल्याला थोडी माहिती मिळते मग.
अच्छा हा.
ह कोणी? ह तर ते कोणी सांगत ना मग की हे घ्या ते घ्या त्याच्यातन आपल्याला माहित होत. ते हम्म अजून कशाची झाड आहेत? पेरू वगैरे पेरू वगैरे हो का.
पेरू हे. सीताफळ हे रामफळ हे आंबा ये.
अरे बापरे हम्म पेरूची... पेरूची पानं दाढ दुखीवर दातांनवरती गुणकारी आहे. ना...
हो....
हम्म त्याची पानं चावून चवून खाल्ली की दातातली कीड मरते असं ऐकलय मी,
आणि तोंडाचा जो दुर्गंध येतो का
हम्म् तो पण कमी होतो.
हो तो कमी म्हणजे पाळ असं कोवळं पान जर कधी खाल्लं ना जास्त कोळं पण नाही आणि जास्त झालेलं पण नाही. मिडीयम मधल ते पान खाल्लं ना तर ते तोंडाची दुर्गंधी जाते.
हव का?
आणि चहामध्ये पिल अस मला ह्यो आता आमच्या एका रिलेटिव्हने सांगितलं, मी अजून ट्राय नाही केलं पण
हा.
आ चहामध्ये त कधी पिला ना ते
हा.
आपण चहापत्ती वगैरे टाकतो ना गवती चहा वगैरे त्या पद्धतीने तर कधी पेरूचे पान चहा मध्ये वापरायचे म्हटले.
हा.
त्याचा हा आयुर्वेदिक म्हणजे खूप ये अनेक आजारांना त्याला पडत. हो हो....
अस असं.
त्या नंतर सिताफळाचं झाड आहे.
हम्म.
त्या सिताफळचा झाडाच एक वैशिष्ट असय ज्याला ॲसिडिटी असली ना त्याने उपाशी पोटी त्याचे पानचं ज कधी तरी खाल्लीत ना तर ऍसिडिटीचे प्रमाण खूप कमी होतं.
पण सिताफळा चे पान तर विषारी असतात ना.
नाही.
असं म्हणता बा. मी असं ऐकलं की सीताफळाचे पण विषारी ' नाही का
ती जी टीम माझ्या मिस्टरांना पण होती. आणि माझ्या फादर इनलॉला पण आहे.
हम्म.
पण मग ते तेच करतात.
हो का तशी चावून चावून खाऊन घ्यायची गिळुन घ्यायची का?
हो गिळून घेतात.
मला पण आहे खूप ॲसिडिटी मायग्रेन
नाही हम्म मायग्रेनचा जरा त्रास मला पण आहे.
हम पाहाव लागेल करून किती दोन तीन पान खायाची का?
आणि हो रोज एक बी खाल्लं तर भरपुर य आणि अजून अ याला आहे ना आपले काळे मनुके येतात ना
हा.
काळे मनुके आणि आवळ्याचा मुरा येतो ना मुरांबा
हा हा.
त्यातला एक अर्धा आवळा आणि थोडसा त्याचा ज्यूस असं जर कधी त्या त डेली सेवन केला ना.
हा.
त त्याच्या वर असं ऍसिडिटी ला. फरक पडतो पडतो म्हटल्या प्रमाणे डायरेक्ट नाहीशीच होती ती..
हो मी तसं नाही खात कारण की त्याच्यामधून खूप सारी साखर जाते ना पोटात. तर मी अ म सुपारी करून ठेवत असते. म्हणजे कॅनडीज अशी बनवतो ना आपण. हा तशी किंवा मग ती ज हम्म सेधव मीठ लावलेली सुपारी.
हो ती पण छान
हा तर मग ती येता जाता खायची त्यानी
नाही आम्हाला पण नाशिकच्या एका डॉक्टरनेच सांगितो माझ्या मिस्टर मोठ्या प्रमाणात झाली म्हजे त्या ऍसिडिटी मुळे ऍडमिट असयची.
अच्छा अच्छा
हा मग त्यांना ते आयुर्वेदिक डॉक्टर केलेत ना आमी त्यांनी त्या वळेस सांगितलं काही पद्धतीने बाकी मेडिसिन बंद करा नि एवड आवळा आणि एक मुठ एक आव अर्धा आवळा आणि एक मुठ काळे मनुके नाय, काळे मनुके हे रोज सकाळ संध्याकाळ खायच उपाशीपोटी आता त्यांना सिडिटीच नाहीे
हो का
हो आता किती चार एक वर्ष झाले तेव्हा पासून.
हो हो का अगदी छोट्या छोट्या गोष्टी असतात, आणि आपल्याला ते माहित नसत आपल्या हाताशी असतात. तरी पण आपल्याला म्हणजे त्याच उपयोग माहत नसते.
हम्म.
ह् तसच एका डॉक् क्टरांनी मला सिडिटी सांगितलं होत की, अम हे असत ना
ह हॅलो
ह
हॅलो
हा हॅलो
हा आवाज येतो ना मला वाटला ब्रेक झाला काय.
नाही तर ते सेफ असत ना सफरचंद असत ना
हो हो
त्याच्यामध्ये रात्री सात लवंग टोचून ठेवायच्या
हो.
आणि ते खाऊन घ्यायचं सेफ लवंगा काढून टाकायच्या. ह ऐसीडीटडी साठी सांगितलं होत.
पडला का फरक मग.
हो हो खूप कमी झाली माझी ऍसिडिटी. ते आवळा पण मी खाते आणि ते सेफ मु पण खा
मी माझ्या सिस् टेन ला ला पण खूप म्हटलं की एक दुसऱ्या तिसऱ्या दिवशी सलाईन लावा इंजे क्शन घ्या.
हा हा
आपल्या कड होतय ते नाय करून
हो का हुतंय नाश्ता पाहि त्यांना त्यांना ना सकाळी नाश्ता कंपल्सरीय.
नही आवो खेडयकड नाही. नाही नाही नाही एक गोष्ट असते माहिती का खेड्याकडे नाश्ता ही कन्सेप्ट टच क्लिअर नाही होत.
नाई अकरा वाजता जेवण केलं की झालं.
एक दहा साडे दहाच्या आसपास डिरेक्टली जेवण.
हो
वाटलं दुपारी थोडं फार काय खाल्लं तं ठीक. नाही तर सायंकाळी जेवण खेड्यातलं वातावरण ही एक अस त नाश्ता हा प्रकार म्हणजे कन्सेप्टच नाही ती.
नाही तशी पण भारतीय संस्कृतीमध्ये नाश्ता हा प्रकार नव्हताच ना आपण इंग्रजांकडूनच घेतलाय.
हो.
हो! हूं! त पणजे उपाशी नाही राहायचं, ज्यांना एसिडिटी, असते नात्यांच्यासाठी एक सगळ्यात महत्त्वाची गोष्ट अशी. कि त्यांनी फार वेळ उपाशीने राहायचं, आणि पाणी भरपूर प्रमाणात प्यायचं. त्याच्यामुळे ऍसिडिटीमध्ये, खूप फरक पडतो.
ते असंही ऐकलंय मी, का जेवण केल्यानंतर लगेच पाणी नाही प्यायचं.
नाही अर्धा तास, तरी पाणी नेवायचं पंचेचाळीस मिनिट सांगितलेय तसे. पण निदान अर्धा तास, तरी नाही प्यायचं आणि जेवताना पण खूप कमी पाणी प्यायचं. हा!
हूं! ह असं आहे.
काय आज
अ!
अजून काही औषध?
औषध?
माझ्याकडे एक पान फुटीचं झाड हे.
हं!
पानपुटी, म्हणतात त्याला आमच्याकडे तरी.
हो हो!
तर त्याच औषध अस हे. त्याच्यात सकाळी पहाटी उठायचं, म्हणजे अनाश्या पोटी च घ्यायच ते पण.
हूं!
त्यात खडी साखर टाकायची, आणि ते सलग एक अकरा दिवस खायचं म्हणते सात, आठ, दहा, अकरा दिवस खायचं.
हं!
तर त्यावर किडनी स्टोन कसाही असला
हं!
हो का अच्छा, अच्छा काय, काय टाकायचं काय, काय टाकायचं.
खडी साखर, आणि पानपुटीचे पानं.
मिक्सर म्हणजे चांगले चुरून घ्यायचे, किंवा कुटुन घ्यायचे.
काहीच नाही करायचं, पानात ठेवायचं विडा बनवतो ना आपण, त्या पद्धतीने तो विडा बनवायचा. एक दोन पानं ते घेते, एक दोन खडी साखर चे दाणे घ्याय
हं न खाऊन घ्यायचे.
हो आपण जसा पानाचा विडा करतो त्या
हो का पानफुटीच्या झाडाबद्दल मी ऐक कलं आहे पण माझ्याकडे नही आहे पानफुटीच झाड. लावावं लागेल कुंडीत लागतं ना ते? कुंडीत लागत ना?
हो कुंडीत पण लागत न, शो च झाड, हो शोचं झाड आहे ते.
हो पण ते खूप उपयोगी आहे ना?
हो आता आमच्याकडे एक, मलाही नव्हतं माहीत अ
एक आम्ही त्याला हे ना काय म्हणायचो माहिती काय, छोटा टमाटा म्हणायचो.
हं!
त्याला एक्झॅक्ट, नाव काय मला आजही नाही माहित.
हं हं!
पण ते फळ, ज्या वेळेस आपण पिकल त्यावेळेस त्यातली जी बी निघते ना ते त्या बी ला आता आपल्या येच्यात खूप डिमांड आहे ती बी कशासाठी लागते फर्टिलायझेशन साठी लाग ते.
हो का.
आपण हां.
अच्छ.
मेटर्निटी फर्टिलिटी होत नाई ना? ज्या स्त्रीयांना प्रेग्ननसी कानसिव होतो. प्रेग्नन्सी कन्सिव होत नाही त्यासाठी त त्याच्याते शिवलिंगी म्हणून एक अ आयुर्वेदिक औषधये.
हां हा.
शिवलिंगी म्हणून?
हो.
तर त्यात त्याच त्या छोट्या टमाट्यामध्ये निघतो.
हो का?
हो हे आता आमच्या आजूबाजूला जे अ उन्हाळ्याचे फळ बेलू वाळतात ना आता हे नई ते त्यात ते सापडतात ते आणि आपण दुकानात ज कधी घ्यायला गेल ना तर एक दहा ग्रॅम वीस ग्रॅम घेत ते शंभर रुपये दीडशे या पद्धतीने जातात.
हो का म्हणजे हजार रुपयाच्या किलोच्या जवळ पास भाव त्याच बापरे एवढं महाग?
एवढं महाग अन ते आमच्याकडे असं शेतात पडलेलं राहतं.
होव का हां हां हा.
ह्या पद्ध